हा
हो
आणि काय काय जेवण झालं हा चाल ल
अश ह
जेवणाल
झाले झाले
हो हो
अल्त
हह
अल पात्री
सकाळी हॅलो
तर ब बा आहे
हॅलो
हा
अरे बाहेरचा आवाज येऊ देऊ नकोस कुठला
होवच
पैसे कठ होते त्या
काे
हम्म पिक्चर बघायला चाललाय
हां
कोण कोण चाललाय
अ सग
कॉलेजला जाऊन आला
हो म्ह
हो हो
ह
हा आणि काय मग
काय ना हो
हम हम
हो ठीक जा ज काय
हा
जॉब अस
होय जावलुक
कब आनेवाला ह
आता सोमवारी याच की उद्याच्याला सकाळी बँकेत जाऊन यायचं नंतर ना तिकडन आल्यावर ना यायचं
हा हा
हम्म कुठला पिक्चर बघायंला
का
कुठला पिक्चर बघाय चालय
जम बघायचं
असं कुठल कुठलं
ा मला का मग
हम्म
दोनशी काय तर
किती जण आहे तुम्ही?
आ
आठ जण आहे होय
हा
हम्म मा आणि काय?
हा
हम्म हम्म पण्यातेनच ऍडमिशन झालं काय?
मला अख्यान फोन केल होता की?
काय म्हणून
ठपला जाऊ या म्हणून
मग
हो नाही म्हणते मी आली इकडं
अक्षी शिंदे
हा हा पैसे किती घेतलेले र त्या टायमाला तुमचं
चारशे
चारशे रुपये
होय
एकट्याला
हम्म सहा जण येतो
सहा जण होता
सहा जण आपले चारशे काती झालं बघ
हम हम
तेवढं भजी खाली चहा पेला त्याच
सगळतेच
त्यांचं कुठे शंभर शंभर रुपये काढलं र
हा हा
भरलेले पैसे भजी चहा तुला अख पावसात होतो म्हणून पावसातच खना
होय आम्ही ह्याला गेलतो परवा ऍडमिशनच्या टाइमला गेलतो ना तेव्हा पण जेवायाला गेलो तो बाहेर सात्या ते तिथं ति दत्त थाळी होती मिरजेत
हा
एकशे वीस रुपये ला
हा ते ह्याच्यापाशी नाव
लक्ष्मी मार्केटच्या पुढं
हाचच घेत दत्ता मट्टा आहे तिथे
हा तिथं बाहेरच्या बाजूला मट्टा आहे आणि आत आहे. सारथ्या लागलो रडायला
का?
आम्ही जेवत नाही म्हणताना आमच्या संघ जेवायचंच जेवायचंच म्हणून लागला रडायला
ते माणसागावली
हम्म,
इट माणसा,
हा मोठी माणसाह ती बाबराज पोरात सारखं जातात ना तिने
हम्म,
त्यामुळं, त्यामुळे ते तिथे गेतील
एकोणतीस तारखेला्यायची युनिव्हर्सिटी भरती. पण त तुला फर् म्हणाला व ओपन मध्ये य त का.
हम्, हा.
एकोणतीसला एकोणतीस व बरोब नुसते आपले कल आणि फुट बाकीचे काय अस ते. मी परण जा.
कोण?
मी बणऊ हर्ष.
हम्म-हम्म. चालतय कि जावा की फॉर्म भरला काय?
र् मयलागात.
डायरेक्ट जायचं वय
हा.
हम् मग पाहाला जात
हक्तपन ओपनवाल्यांसाठी.
हो हो तस की पाळायला जात नाही काय?
हम् काय त येवद्या.
पर हा उद्या मंगळवारी बसून जावे की उद्या काय उद्या मी तर असते हम्म उद्या जरा अंतर वाढव्या,
चालते की.
हम्म, मल्लेवाडीपर्यंत तर जायचं आणि मल्लेवाडीपर्यंत. पंपापर्यंत पुढच्यात जाऊन यायचं मागं.
एल बडी.
एलबीडी लेच पुढे होते.
मग,
नवीन पंपायर्यंत
ह् बरोबर,
आम्ही चालो होतो तेव्हा तुमची मम्मी ते ना आल ते तके.
त्यांना चाललेल तवा तुमची ती कुणाला बराव नव्हती ते बरं वाटालेय का?
कोणावी
ती ब कर्नाटकातली तुमची आत्ती नव्हती का ती?
हा हा हा हा न वा काय
हम् ह
कोण आये विश्वजित कोरे कोण?
ते आमच्या मावशीस परव आये, हम्म आणि अक्षा ला पोर तयार झाले नसतील रिकवण म्हणता ना तुला खून केलाय
हम्म हम्
कॉलेजमध्येध उद्या बोलवललय का आज बोलवल होत?
उद्या
च्या कॉलेजच्या भहेर तीत बोर्ड लावलाय
कुठ?
तेथ शाये च्या बाएर
कशाचा?
ते दहावीत प्रथम आलेली ते. दहावीबार हीत गावात
ह मला काय माहीत नाही बाबा.
हा हा ते लावलंय बोर्ड तिथं आम्ही याल तो ना इकडं
ह
त्या टाइमला लावाल ते.
हम्
म्हणजे अजून तयार करायलचे.
कोणकोण आहे पहिला?
अ दहावी अ दहावीतल काय बम अ ला ति शिरसागरास पोरग एक हाय.
हां
दो नंबरला ते चोगलेची पोरगीये. दोन नंबरला दळवी चे पोरगी आहे तीन नंबरला पोरगी आहे त्या गणिताच शंभर पैकी शंभर निकाल लागलाय की.
नाही रे तुला कोण म्हणल?
हे नाही म ज्यान डिजिटल क्लासेसला ती पोस्ट बकी इंस्टाला.
शंभर टक्के नाही तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव लागलाय.
अठ्ठ्याणव टक्के मारकये त्याला. खर शंभरपैकी शंभर हे ये आता आईनापूरेला. पडलेल माहिते का?
हम्म
प्रतीक्षा आहे ना पुरेला बारावीला जाऊन काय पडल? किती सत्तर का पंचाहत्तर पडल तिला.
दहावीत किती होत?
दहावीत किती अ अट्याण्णव का त्र्याण्णव होत.
त्यान गाणी गाय
हा कितर होत?
हम्म.
दोन तीन वर्ष झाल ते तिकडचा पहिला यायला आमच्याकडेच एक पण आल नाही.
त तुमच्या कलाशी
हम्म ते सर पाख रडकूनडीला आले बसले सर बंद झाली यायच
ह भेटल गी बरोबर य पाटिल
हम्म
नाही जिम कशी होते.
ह ह ना बाबा त्याला बघितले की मी तोंड लपवते.
श्रंती मला चव्हाण काय जिम चाल गेला श्रंती.
ह ह आले की सारखं तोंडाकडेच बघत बसते आणि उदास असत.
हुं
त्याचा स्वभाव पहिल्यापासून जाय सोडत तसा.
ह द ना इ चालूून ठलू कर र आहे चालू करून.
ह हा
बोलायला लागते.
बोलायला लागते कंटिन्यू.
हम्म हम्
असं पाच
किती मिनिटं.
पाच वाज दहा मिनट दहा
ह् ह
हम तुम फिरआलीलेल नाही का कुठ?
जात नाइ काय?
जायच
एकोणतीस तारखेला व भरती हॅलो
हम्
मदनांना कटबीट करशील फोन
बर
हम्म माझ मी करतो
बरोबर
हम्म तुमची दिलीच लागणार खर्च किती आला
दहा हजार पुस्तक
हम
दहा मिनिट झालं तुष्ट कर घ
हम्म कट हॅलो तुमची ददीच लग्णार खरंच किती आहे ना टोटल
काय न
एक दोन लाख तर
जास्त चारपर्यंत गेली
आणि त्यांना किती आला असेल
न जा असताना
मग त्यांचं काय एकच फक आहे
हम्म
तू स्टोरी ठेवलेलच तशेशा
हम्
तू माहिती आहे का अ एकदा तुम्हाला म्हणलंस मला काय मन नाही काय मला काय भावना नसतेल का
हम ह
ते त्या टायमाला त फोटो काढलेला आहे का
केटला
ते तुम्हाला दाखवलंताच माहितीय का
काय लागत त हा ते
हा
अच टायमलला रे
हा
नाहीना टायमलाच नाही
तू कोण कायला तुमचा फोटो
हम् हम्
आ
स प्ररी
पुग होती आहे
हम्
तिन खाला तुमचा हो मघाणी काय हॅलो
ह
मोठ्याने बोलकी ऐकू ना
ह
हा
काय?
काय पण अस कंटिन्यू?
हा वाट
ह हायय हाय
त्याना तर बसून कंटाळा येतो.
होय तिला किती वेळा सांगितलंय मग आजपासून आल्यापासून त्या पोरग्या कडे ध्यान नाय. हॅलो
हम्म जाताना समजेल दुकानात हा भाऊ होता
हा हा
काय विषय
काय नाही भाऊ होता आणि कोण होतं.
एकटाच होतो अ मग आम्हा तर काय दिसला नाही. आणि त गेलतात ना तिकडे शाळेला
नाहीय
आ
अ नाहीला
ह हां
हम्म.
दहा मिनटं झाले की कसे करून भाऊ घ्या ना परत
तम
हो हॅलो